ते
हो येतोय आज घरी असल्यामुळे खूप कामे असतील
काम आवरले कारण आता अडीच वाजले ना
वर्किंग वर्किंग वुमनचे सुट्टीच्या दिवशी असणारे जास्त काम
अंगबाई छान विषय हं
हा
चला चला माझं नव्हतं तीन
नऊ ते तीन तुम्ही स सकाळी किती वाजता उठता
सकाळी मी तरी साडेपाच सहाला उठते कारण माझा शाळेचा रिपोर्टिंग टायमिंग आठ चाळीस आहे ना
अच्छा मग घरापासून किती लांब आहे
ती तरी मला दहा ते अकरा मिनिटं लागतात हम्म हम्म हम्म जवळ म्हणजे तरी एक चार साडेचार किलोमीटर असेल
साडेचार किलोमीटर फक्त अकरा मिनिटात पोहोचता
मग किती किलोमीटर असेल
होअ हो असू शकतं म्हणा तुमच्या दिवसाची सुरुवात होते सकाळी साडेचार म्हणजे पाच वाजता समजा सहा वाजता धरा आणि शेवट किती वाजता होतो
दहा साडे दहा
म्हणजे तुम्ही साधारणत अठरा तास काम क रता एका मोठ्या मोठ्या नेत्याच्या बरोबरीच काम करता पण मग असं म्हणतात ना तवा गृहिणीच्या कामाचा मोबदला जर मिळाला ना तर जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती
दिसते बरोबर आहे
म्हणजे माझी मिसेस गृहिणीच आहे
हम्म हम् हम्म
का का की मी शिक्षक आहे मी जात
बरं बरं बरं
अ त्याबरोबर ती गृहिणी आहे ठीक आहे तिला रविवारच्या दिवशी ती रिलॅक्स झोपते आठ साडेआठ वाज वाजता उठते
बर बर बर
तुम्हाला तसं काही आहे का मग
आम्हाला तर रविवार म्हटलं की आमच एक्स्ट्राच्या काय काय कामांमध्ये आम्ही रविवारच पूर्ण शेड्यूल बिझी ठेवू शकतो असं आमच्या डोक्यात चालू असत हा तो उद्या रविवार आहे ना, मग आता उद्या हा हे आवरायचं ते, आवरायचं. हे दोन एक्स्ट्रा गावावातली कामं करायची. मुलांची ही दोन काम कंप्लीट, म्हटलं रविवार असला की दोन, एक एक्स्ट्रा काम घरातले कसे करता येतील याच्यावर जास्त जोर असतो.
आणि पुरुषांचं नेमकं वेगळं असतं पुरुषांना हाय ना रविवारच्या दिवस मस्त आरामात झोपायचं, उठायचं आणि बेडवर त्यातही मला एक समजत नाही का जे समजा जॉब करतात. त्यांच्या घरच्यांची त्यांच्याकडून तेवढीच अपेक्षा असते की हिन घरकामही कराव.
करा बरोबर आहे.
आता काही सासु मला म्हणजे, आता माझे आई- वडील सोबत राहत नाही, माझे आई वारलेले आहेत सा म्हणजे ती तर सासू सासऱ्यांची इच्छा असते, की मला बेड वर चहा आणून द्याव. म हीन मला माझे हे करावं. किती? म्हणजे या गोष्टीला ना कि
असे असतात काही काही घरांमध्ये सपोर्टिव्ह पण असतात.
हा.
म्हणजे दोन्ही पण दोन्ही पण पद्धतीचे असतात फॅमिलीज. काही काही मध्ये खूप सपोर्ट असतो. की बरोबरीने सगळ्या गोष्टी सुनेच्या केल्या जातात, इव्हन दो किती ड्युटी वरण आली. त कधी कधी तिला घरामध्ये चहा पाणी चालू असेल तर, तिलाही दिला जातो लगेच घे बाई तू आली दमली असशील. अस ही होत म जितकं मिळून मिसळून
राहिलं जातं तितकं घरात अधिक आनंद आनंद असतो.
हो, बरोबर आहे मग त्या स्त्रीला त्याच्या मेहतीच चीज वाटतं.
हम तेच तर ना म्हणजे ना, दिवसभर काम केल्याच तिलाही शीन वाटत नाही. आणि घरी तिला सपोर्ट जर असेल तर कामाहून आल्यानंतरही तिला तेवढं प्रेशर नसत की ब आता इथे झाला, आता चला घरच्या कामाला लागा व लागेल घरी गेल्यानंतर म्हणजे तिच्या डोक्यातच सतय ते असं कार्य कार्यरत नसत. तिचं हे झाल ते करायचं ते झाल की ते करायच, चला मी घरी गेली की थोडी रिलॅक्स होईल मं नतर संध्याकाळच्या कामाला लागेल. म्हणजे असं सपोर्टिव असले की भरपूर फरक पडतो.
हो, हो, हो. तेव्हा तेच आहे ना पुरुषांच्या बाबतीमध्ये पण पुरुषांना सगळं हातात पाहिजे. लेडीजला तसं काही नसत म्हणजे माझ्या अ बर्याचश्या ठिकाणी असं पाहिला जातं ना कि ब आता तुम्ही जे बोलला तसंही असतं काही-काही ठिकाणी पाहिलं जातं की घरी ते आल्याच्या नंतर तिची वाट बघत असतात ती कधी आम्हाला चहा
हां बरोबर, बरोबर एक्झॅक्ट. काही घरांमध्ये असंच असतं की ती येईल, ती करेल मग आपण भले दिवसभर घरात आराम झालेला असेल. तरीही नाही ती आल्यानंतर आपल्याला आयत देईल आणि मग चहा पिऊ म्हणा किंवा जेवण करू म्हणा संध्याकाळी
हम अ हल्ली भावज आणि ननंद हे नातं पण थोडस असंच झाले आहे जर समजा दोघीपैकी जर दोन्ही-दोही दोघी नोकरी करत असल किंवा एखादी नोकरी करत असल तर ती नोकरी करत नाही ना ती समोरच्याला थोडं कम लेकते. किंवा जी नोकरी करत नाही तिला ती समोरची मग जास्त ती हेच्यामध्ये, तिच्याहेच्यात असते अटिट्यूडमध्येध्ये असते.
ऑटिट्यूड मध्ये बरोबरे.
पण स्त्रियांच्या घरचे कामं जे आहेत ना ते खरं दिसत नाहीत.
दिसत नाही बरोबरे घर जेव्हा घरातल्या वस्तू जेव्हा ज इथल्या तिथे असतात ना त्यावेळी कोणी काय म्हणणार नाही पण एखादी वस्तू सापड डली नाही की मग सगळ्यांच लगेच उल फलत होऊन जाते.
बऱ्याचशा गोष्टी आहेत ते म्हणजे म कुठं य ते कुठं कुठे नीट ठेवलं नाही का? पण ते हे नाही बघणार का ती नोकरी सांभाळून ते घर काय काय बघणार काय काय नाही बघणार खरच म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांच पण तस ज्या गृहिणी असतात ना. त्यांचं पण तसंचे मग गृहिणीला सगळच बाबतीमध्ये दोषी धरल्या जाते आता समजा तुम्ही कुठ बाहेर गेले आणि जर कुलूप लावलं नाही त मग तू कुलूप का नाही लावलं?
हम्म. प्रत्येक छो छोटी गोष्ट मॅटर करते मग.
तशी आपली जे पारंपरिक पुरुषी मानसिकताये ना. म्हणजे आपला भारतीय समाज हा थोडा पुरुषसत्ताक पद्धतीये ना. आता तुम्ही मला सांगात घरामध्ये चहा कोण बनवते?
बाईच बनवते ना.
चहाची टपरी चहाचं दुकान कोणाचंय?
माणसाच.
पुरुषाला जिथं कमाई आली त्यान तिथं तिला अंडर एस्टिमेट केलं.
हा बरबर, बरबर.
जेव्हा काही म्हणजे केलं जातं तर घर घरातलं करता त्याचं घर आहेत. त्याचं घर म्हटलं जाते कधी मस ऐकलं का तूम्ही स्त्रीचं. मला ह्या गोष्टी कधी कधी म्हणजे अश विचित्र वाटतात का आपण खरंच,
मेज्युरिटी स्त्रियांचा रोल घरात जास्त असतो पण कधी तिचं नाव घेतलं जात नाही.
हम्म बरच दा असं म्हणजे. मला त्या गोष्टी दुःख पण होतय, आता पण हे जे ना प्रत्येक आईनी प्रत्येक मुलांनी ना, स्त्री पुरुष समानता म्हणजे संस्कार आपल्या मुलामध्ये मुलीमध्ये पहिल्यापासून जोपसले पाहिजेत.
हम्म.
शाळांमध्ये पण हल्लीमूल्य शिक्षण कमी झाल.
हम्म हम् हम्मम्म.
कामाला कमी लेखना.
बरोबर बरोबर.
स्त्रीचा आहे हे काम मुलीचा आहे, तो करू नको किंवा मुलांना असं, वाटतं की भांडे घासणे स्वयंपाक करणे हे काम बाईचच आहे आईचंच आहे, माझ्या वडिलांचं नाहीचे.
त्याबाब ते आमच्या घरात भरपूर सपोर्टिव्ह सिस्टमे.
हो आता तुम्ही नोकरी करता, तर करायलाच पाहिजे ना.
हम्म हम्म हम् म्हणजे माझ्याकडे आहे. आमच्याकडे आहे म्हणजे आधी होती जॉईंट फॅमिली. तोपर्यंत नव्हतं पण मग आता आमची न्युक्लियर फॅमिली झाल्यापासन. भरपूर फरक पडलाय. कारण मला स्कूल मध यायला म्हणजे. तीन वाजता सुटल्यानंतर, घरी येईपर्यंत मला साडेतीन तरी होता. तच, तोपर्यंत हे पण घरी आलेलं असत, जर आधी आलेले असले तर मग करतात ते आणि तसही, दर दिवशी पण आमचं रुटीनचे. ती भाजी त्यांच्याकडे असते, आणि पोळी वगैरे आवरणं बाकी माझ्याकडे असतं.
माझ्या घरात तर मी तर भाजी म्हणजे माझ्या मिशेसला माझ्या हातची भाजी खूप आवडते.
अरे वा! मस्त हा हा हा हा आम च्या घरी सेम ये.
स्वयंपाकायची आवड आहे आणि ती मला पुरण पोळी सुद्धा येथे बनवायला.
अरे वाह! क्या बात हे.
मी कारण लहानपणासून बऱ्याच मी बाहेर आलो, नवोदय विद्यालयात शिकलो.
बाहेर राहिल्याचा भरपूर फरक पडतो पण हं
म्हणजे मी मी सांगेल ना साडेपाच वर्षपासून म्हणजे दोन हजार एकोणीशे सत्याऐंशी पासून त दोन हजार तीन पर्यंत घराच्या बाहेर राहिलेला आहे.
बापरे!
म्हणजे माझ्या आई वडलांजवळ मी फक्त एक उन्हाळ्याच्या सुटीमध्ये राहायचो एक ते दीड महिना.
हम् हम् म्हणजे जवळ जवळ सोळा वर्ष बाहेर राहिले तुम्ही.
तो ज्या वयात म्हणजे आईवडलांचं प्रेम भेटायला पाहिज त्यांच सानिध्य हव असत ते भेटल नाही. ठीक आहे पण त्यांन शिकायला मिळाला. आणि मग हे असं स्वयंपाक वगैर बनवण, तर काहीच नाही मी तर, शंभर लोकांचा स्वयंपाक बनवू शकतो आरामशीरं.
बापरे!
हो बनवतो इनफेक्ट.
हूं हूं हूं हूं हूं हूं
म तीचा भंडारा करतो, ना आम्ही दरवर्षी मीच भाजी बनवतो. आमच्या विदर्भामध्ये मिर चिची भाजी बणतात.
हा हा हा हा ती लांब मिरची असतात पोपटी ते
हा ते पोपटी तशा नाही, पण अलग अलग पण त्याची मिरची भाजी, हा रेसिपी सांगिन तुम्हाला मी नंतर
हा हा हा हा.
आणि मस्त भाकरी.
बरोबर बरोबर.
तो आमच्याकड
बर बर बर.
तुमच्याकड ब ग मोस्ट ली म्हणजे गणपतीचा समजा कसा हाय, गावातली आणि शहरातली परंपरा वेग गळी आहे म्हणा हा पण स्वयंपाक कराच म्हटलं ना तर मग पुरुषांनी आता बाहेर तेच परत आल जिथं कमवायचं असलं ना
पण ये ना बायकांपेक्षा हाय ना पुरुषांच्या हाताला चव जास्त असते स्वयंपाकाच्या कुठल्याही पदार्थामध्ये
अस नाहीये बनवता आलं तर
हा पण म तेच ना.
पण बायका आहेत ना चिरं किंवा हे प्रमाण जे टाकतात, पुरुष थोड जास्त टाकतात, ना त्यामुळे पण कदाचित होऊ शकते असं.
हम्म हम्म हम्म बर बर नाही असं काही नाहीय. पण, आहे ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय.
हा, असू शकते बाबा माझी बायको म्हणते म्हणा दरवेेळेस आहेत करते, ती आणि कधी कधी मग चांगले झाले तर तारीफ करते कारण मग मी परत बनवणार नाही म्हणून ही भीती असते ना.
क्या बात हे बरोबर, बरोबर चांगलंच हाय चांगलंच. बनवल बरोबर हाय, नाही बनवल म्हटलं का त्यांना अस वाटेल. बनवाव लागेल पुढच्या वेळेला त्यापेक्षा नको.
वा, त्याच्यापेक्षा तारीफ केलेलीच कधी चांगली राहील ती. हा तीच विषय तोच येतो का? म्हणजे स्त्रियांच्या कामाला मग, पुरुषांच्या कामाला दोन्ही त्या म्हणजे वेगवेगळा फरकच आहे कामाची पद्धत वेगळी इक्वेलिटी पाहिजे असं मला वाटतं.
कारण पुरुष बाहेर जातो तेव्हा पूर्ण स्त्री घर सांभाळते
हो दहा मिनिट झाले चला.
हो हो चालेल चालेल चला.
हो हो हो हां थांबा पहिले थोडा गॅप घेऊया.
हो हो.